हा नमस्कार ताई
हा नमस्कार बोला.
हम्म, काय करताय तुम्ही मी काय नाही काम आवरत होते हो.
हो हो आमचं पण कामचं आराय चालू झालेत आता सकाळचे अ धावपळ असते सगळे
हो का, मग आज मग आज नाश्त्याला काय बनवलं?
आज नाशत्याला आलू पराठे बनवले होते.
हम्म, अरे वा कशी बनवली आलू पराठे?
आपण चपातीला कसे पेट कनिक मळतो तशीच मळून ठेवलेली चपातीसाठी आणि फक्त बटाटे उकडून घेतले त्यामध्ये ते अ अ साला वगैरे काढली बटाट्याची अ आणि ते ही करून घेतले मिक्स करून घेतले त्याच्यात चाट मसाला, गरम मसाला आपलं लाल तिखट मीठ हे सगळे टाकले आणि अ त्याचा आपण कणिक आणि पोळी कशी भर
अच्छा हां.
भरून लाटले आणि तूप लावून भाजले.
अरे अमून तर छान लागत असते तर नाश्तारा
हो खूप टेस्ट येते म्हणजे.
आवडीचे न काय म
हो हो दह्यासोबत तर छान लाग
हो का अच्छा! अजून काय नवी नवीन बनवता तुम्ही नाश्त्याला काही सांगू शकता का मला?
अजून एवढं नवीन-नवीन सकाळ सकाळी बनवता म्हणजे धावपळ होते ना डब्बा वगैरे देयाच्या असतात ना ऑफिसला म तर एवढं एवढं कधी असं पोहे अजून सोप-सोपेच बनवतो कधी मग इडली अ कधी डोसा अस ते बनवत
हम्म, अरे वा.
हा हा तुम्ही काय-काय बनवताय? हॅलो
बनवून बगेल आणि अ मा ह्याच गोष्टी बनव तो कधी-कधी हा बीटचे भजे बनवते मुलांना आवडता ना माझा
हा कसे बनवताय तेे?
अ बीटचे भजी ना आपलं बीट असतं का मार्केटमडलं ते घरी आणायचं आणि ते अ किसून घ्यायचं म्हणजे सालं काढून घ्यायच तिथे यायची, त्या सालं काढले कि ते किसून घ्यायचं. किसलं का मग त्यामध्ये अ त्या किसलेल्या बीटमध्ये हिरवी मिरची एक-दोन थोडा आल्याचा तुकडा लहसुन जिर, ओवा
हा हा. हॅलो हॅलो
कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ पीट असतय ना अ भज्यांच्या पिठांसारखं अ बॅटर बनून घ्यायचं आणि छान गरम तेलामध्ये तळायचे.
हा हा.
आता बीट असे मुलं खात नाही ना मग त्यांना अशा पद्धतीने मी खाऊ घालते.
हो छान आहे ना म्हणजे असं कसं तर आता पौष्टिक जाते फोटामध्ये हा हा. हा हा आपण किसून घेऊन ते आपण अशी चपातीला कनिक माळते तसच आपण मिक्स करून घेत ल तरी चालेल ना.
हॅलो.
हॅलो ताई आवाज नाही येते हो.
हा तुमचा पण मधी मधी कट व्हाय लाग.
हा हा बघ तुमच हा.
तेच म्हणते मी बीटचे पराठे आपण कसे आपण किसून घेतो ना म ते आपण कणिक ते डायरेक्ट म्हणून घेतले तरी चालतय का
नाही मी किसून नाही करत मी ते काय करते अ मिक्सर ला बीट बीटचे सालं काढून घेते आणि बीटचे तुकडे करते आणि ते मिक्सर च्या भांड्यामध्ये टाकते त्यामध्ये जरा रवा टाकायचा एक वाटी अर्धी वाटी दही टाकायचं
हा हा.
सॉरी अ त्यामध्ये मग त्यामध्ये एक दोन हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, ओवा, कोथिंबीर टाकायची. टाकायच. आणि ती सर्व बॅटर मस्त दळून घ्यायचं बारीक पेस्ट करून घ्यायची. तसं आपण इडली हा इडलीचं बॅटर बनवतो का. असं बनवायचं मी ठ टाकायचं दोन चार साखरीचे धाणे टाकायचे आणि त्याचे मस्त पराठे लावायचे डोसे. बीट चे हम्म. छान होता ते पण आणि दह्या बरोबर छान लागता.
हा हा हा.
अससम. हम्म.
छान आहे ना रेसिपी छान करून बघते मी एकदा ट्राय करते.
छान लागत बीट खाल्ला जात नाही ना बीट झालं काकडी झा.
हो. हॅलो.
घरचे बॉल बनवले होते त्यांच्यासाठीच मुलांसाठीच
हा हा कसे बनवले ते?
पालक असतो ना पालक मिक्सरला पेस्ट करून घेतली त्या पालकामध्येच दोन तीन हिरव्या मिरच्या आलं लसूण जीर ते पण पेस्ट केलं आणि इकडे तेला मी अ कढाईमध्ये तेलामध्ये ती पेज पूर्ण टाकली थोडी उकळी येऊन दिली ते त्यामध्ये रवा घेतला रवा न भाजता घेतला आ तो रवा त्यामध्ये टाकला आणि मस त ग्रीन कलरचा अं उपमा झाला मग तो ताटात काढून घेत ला आणि मग त्याचे गोल असे हे बनवले बॉल. त्या बॉलच्या आतमध्ये छिद्र करून त्यामध्ये एक एक दोन दोन पनीर त्याच्यात आणि वून घेतले छोटे छोटे असे भरपूर. आणि मग ते छान अ तळून घेतले असं जसं मे वडा करतो ना आपण रव्याचा. सेम तसंच त्यामध्ये फक्त पनीर टाकून मस्त झालं ते मुलांना आवाड
तुम्ही खूप पदार्थ बनवता पौष्टिक.
अ ते कसं पालक त्यांच्या पोटात गेला आणि दही पण गेलं. रवा ही गेला.
हा चांगल हे ना.
पनीरची भाजी बनवत बसोपर्यंत नाश्त्यासाठी घ्या बाबांनो खा.
हं छान-छान बनवून घालताय मुलांना मग भरपूर यावं लागेल. तुम्हाला तुमच्या हातचं खायला.
नाव ते खराब असतं मग चांगलं नसतं पॅक.
हो बाहेरच खाऊनं ते आणि आजारी पडतात.
हम्म असो तुमच्याकडे काय वेगळं स्पेशल असतं?
स्पेशल असं म्हणजे आम्ही कधीतरी जास्त असं बनवत नाही. पण कधी-कधीच अस बनवतो म्हणजे आलू पराठे म्हणा, आपण डोसा वगैरे असं. काहीतरी बनवतो परत आमच्या इकडं ना.
आता आला.
आवाज येतोय?
हो येतोय बोला ना?
हा-हा. आमच्या इकडे कसत भाकरी वगैरे नाचणीची भाकरी तुमच्याकडे असते का?
नाही हो नाचणीची नसते, सांगा ना कशी असते?
ते चॉकलेटी ही सारखे असते नाचणी तुमच्याकडे दुसरं काहीतरी बोलत
हा नाही नागली बोलता आमच्याकडे पण कशी बनवता तुम्ही ते सांगा जरा मला.
आपण अं आम्ही चक्कीतून दळून आणतो. नाचणी आणि तांदूळ मिक्स करून. अन त्याच्यानंतर अ आपण भाकरी करताना ना त्याच्यात गरम पाणी घालतो.
हम्म-हम्म.
गरम पाणी घात अं घालून मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित.
हा अ.
आणि त्याच्यानंतर भाकरी धापून घ्यायची.
अच्छा हां.
आपली भाकरीे असते ना पहिली म्हणजे जोंधळा ज्वारीची वगैरे असते ना.
ह ह ह.
ते पण आम्ही म्हणजे त्याच्यात तांदूळ मिक्स घालून दळून आणतो.
ह मग तर छान लागत असेल.
हो-हो चांगलं म्हणजे ते अ शां म्हणजे हे होतं उष्णतेसाठी चांगले असत.
हम्म थंड उन्हाळ्यामध्ये तर छान पौष्टिकच ना वो. त्यात ती जर तुम्ही दह्यासोबत. किंवा ताकासोबत खाल्ली तर अजून पौष्टिक.
हो हो हो.
अरे वा छान आहे, आणि इकडे. अ शहापूर वगैरे इगतपुरी त्या साइडला तांदळाची भाकरी बनवतात.
हो फक्त तान आ आमच्या इकडं. ज्वारे आणि तांदूळ मिक्स करून असते ती त भाकरीे.
हो का त्यांच्याकडे बनवता ना हम. तर त्यांच्याकडे कशी बनवता. ह तांदळाचं पीठ त्या पीठाची ना उकड काढता. मूर्ती मता.
हां
आणि मग.
हा हा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे ना ती.
पण मग त्या आहे ना गरम गरमच खाव्या लागतात कारण की गरम गरम जर नाही खाल्ल्या ना तर मग त्यानंतर कडक होऊन जातात
हा हा मग ते उकडून वगैरे घेत असतील ना पेठ ते
हा
हा हा हा त्या गरमच खाव्या लागतात ना नंतर
हमं अच्छा
होम
स काय
हम्म हम् बाकी तुमच्याकडे काय असेल म्हणजे टेस्टी ते नास रेसिपी वगैरे
अ रेसिपी वगैरे अशा भाज्या वगैरे आता तुमच्याकडच्या भाज्यांची पद्धत वेगळी
होा
आणि आमच्याकडच्या भाज्यांची पद्धत हा आहे फरक एक
हा हा
मताहा अस आता तु आमच्याकडे सर्व भाज्या शेंगदाण्या वगैरे लावून बनवता ह तुमच्याकडे
नाही आमच्याकडे थोड्याच बनवतात म्हणजे जास्त प्रमाणात नसतं शेंगदाण्यास
ट वगरे लावून बनवता बघा
हो हो
तर ओला वाटं
हो कधी शेंगदाणे पण घालून बनवतो पण जास्त तर असं नाही बन तस
ह
म्हणजे जसा भाग तस वेगवेगळी पद्धत आहे ना सगळीकडे
खबऱ्याच्या वाटणाच्या भाज्या खायला आवडत ओल्या
हो ते कोकणातले लोक भरपूर म्हणजे असे हो बरेच खातात जास्त
हो आता कोकणची स्पेशालिटी खूप रायच ना हो नारळाची झाड म्हट अस त्याच्यामुळे तिकड तुमच्याकडे त्या गोष्टी आमच्याकडे कसं शेंगदाना ला
हा शेंगदाना आहे का तुमच्याकडे
चालेल
हा आ हा चालेल चालेल हा बाय बाय